हॅलो? हा जेवण आत्ताच झालं, अजून कपडे पडेले झालं ना बाहेर चालू.
हाओ, पण मगं महा तुम्हाला लावलेला कॉल, वाया गेला आता.
हाव ना तो काऊण नाही झाला का ना?
मी सनाला बोले होतें पहिल्यांदा सणाला केलता, एकदा.
काय.
सणाला केलता म्हणलं, तिचा लागला होता.
पण काय मनी?
काही नाही ती पाणी भरीत होती थोडं, बोलले मग ती म्हने मला पाणी भरायच आहे म.
अं?
स्वयंपाक झाला?
काय?
स्वयंपाक झाला का?
हा तो सणासोबत कॉल झाला का? हव का हम्म. काय चाल मग मलं असं काय. तरी विषयावर बोला आपण ये ना काहीतरी की एक झाडं लावू सगळ्याजणी मिळून.
हा हा.
पर्यावरण तयार करू दूषित आल्यावर.
चाला करू ना करू ना.
कायचे होत नाही एक एक झाडं एक एक जणीन लावले तर.
हा. लोक पण शेती विषय करू काहीतरी नाही जवाण.
होव का झाड ना सताच घेततील ना आपल्याला आहे ना.
नर्सरीतून छान नाही म्हणतेबा.
हा सगळ्या ल कानाचे म्हण ठरते फुलत आजच्या नर्सरीत बेटा त्या.
हा.
हम्म.
कारण की ते आता घरी आपल्याला रोपट तयार करून.
हा तरी मी चालत ना घरीबी रोपग तयार केले झाला ते. एक एक बी टाकून.
ह
एक एका जर लावली तर किती मोठे तयार होती.
भाऊचा मोबाईल आहे का घरी.
आह.
भाऊ घरी आहे.
नाही नाही बाहेर गेली गावात गेली गाडी घेऊन आता.
हा.
खाली यायचेय.
ह बर.
जेव नाही के आणि मी करून घेतलं.
आ हा.
नाही पाह मी काल जर शिकव कााढला तर बरं वाटलंई नाही तर ली पायान झालत लगी. नस आना आना नसत चालूच होतं लई सारख.
हा.
काय चालेल हाय ना.
काही नाही हो गांदे भरायचे आज.
हा का.
हम्म.
हम काय चालू आहे अजून.
काही नाही मग आता ऊघाला पाऊस थोडा मग कांदे ब हाई त्या बीजेवन करू रहिलेत.
जेवण चालू हाय का.
हा.
जेवता करता करता बोललं क बाई असा तेच मला.
बाई मग ते आलेतना काय करा.
ते काय बोललं ती काय ते बी इतच बस.
हा. ह.
पोर येलीत का शाळा.
अहव पोर गेलीत शाळेत.
हा ओका.
हम्म हा दोनी गेल्यात.
आ.
दोन्ही पण गेले ना
आव का?
हाव
काय देल पोराला त्यात
मटकीची भाजी
हव का?
हम्म
बरय बरायचं र खायचं नाही जाऊ घरी काही हे नको ते दे ते नको ते दे
हा
आमच्यात आज तळून पापडाचा कुसकारा निला
हा आमचं आहे नाही, ते पण आता नही शाळा उघाड्यापासन
हा का हे नको ते नको रोजच काय ना जा त्यांच्या आवडीचं भाजीला बी
हम्म
डोकं काम करीत नाही ना, काय द्याव काय नाही तेच कळत नाही.
हा आमच्
एका दिवसाच असल देतं माणूस बया, आता रोजच काय द्या? पंचिती पडती काय केल भाजीला आता
ह त्यानला कुरडी मटकी दीलती आम्हाला पतली केली.
हा हो का
हम्म
बर आय की बहेरवान राहतो ते भाजीचा बी, डबल डबल काय करावं.
हां
रजेत लगतेच ना यकाद्या दिवशी आहे का सुट्टी? साहेपाकातून
सकाळ झालं संध्याकाळ पण ते भाजीचंच टेन्शन येतं जास्त हं
सख्यात काॅल केला
केलता तिला पण ती बी मला काही आले नाही म्हटलं पाहि बाहि ते त्याचार करून मग केलं नाही केलं का काय महिती
ह
हम
तर मग आता तिला कोण सांग इत यायचं नाही म्हटलं तिला एवढं समजून कोण सांगल? दोन कुठाले त्याच माल आता या कलच सपोस माल तेरी फ्रडज बटणचेण
हम्म बरं
हा ना म्हणले नाथ रिफ्रेश करून पाहिलं तर येतो ना. ते बटन सुद्धा नाही, अं
मंदाला, काल्पना ला आल नाही काय का?
इ नाही नाही नाही तर फोनच दिले असते त्याना
आल्या आसनव ते पण त्यांला पक्कळत नसन ते.
हा येयला असेल ती म्हणजे म्हणता म्हणे ती म म्हणे आम्हाला गण ते वाजू राहिलं म्हणे दोन दिवस सारखं
हम हम
पण उ रायले म्हणे पण त्यांना ते समजत नसन पण टाकाचन बाई कोणाला मग आता मानला वेळ नाही म्हणून आपण जाऊ टा का याचा
हा
पाहाचं कुठारी करून निर काय? ते काय फुकडचंय काय करा त्याच्यावर कामण घ्या पैसे
हा.
तोय किती दाखवरायला पाहिजे. आं.
सनीलं चाल का त्याला लागत हो.
हॅलो.
कोणत हा बोला ना.
पैसे किदा कररायल तोय
काांचेच तेवढे तेवढे.
ह काय ाकील निघूच.
नाही आता चेक नाही गेले मी कालचे होते तेवढेच.
अजरीचे हे इकल इच समाधान ना.
कोणचे?
आपल्याच कस का इतके कमी कमी झाले.
नाहान गेलीस किती झाले.
साडे आठशे वाली ना.
तिची कॉल जा झाली अस ना मग
कण किती आपले इतकीच आहे ना वीस का काय वईल होतीस आमज
ह.
हा वीस कोांची मग एवढी तरी बी मग वीस कोॉलचे तेवढे म्हटलेर आपले तरी होते ता तिचे वीस होते त आपले. पंधरा सोळा होतीस ना.
तर होते पण आता तिच्या आपले त्याच्यातत् मय तीन आता तुमचं धरून चार वाद झाली.
मी एमय पाच झाले.
हा.
पाच वाद होऊन गेले पाच मग कालच्या धरून ल गे आातातच नाही घेतलं म्हणलं ती बहीण नाही. आणिण रे कमी आपल्यामुळे दुसऱ्याच आहे.
हा.
ते म्हणलं नको ते इंटरनेटच दाखत नव्हतं काल दिवसभर